हा काय कराल. हा हा ह् चहा. चहा पिला काय नाही. हॅलो. हॅलो.
तुमच झाला काय चहा?
हा झाला की हम् पाऊस आहे तुमच्या इकडं.
नाही अजून तुमच्याकडं
हम्.
मग काय पावसाात करताय का नाही गरम गरम खायला.
करते की
काय करताय.
काय भज्जी तुम्ही कायतर मग रेसिपी सांगा की
हम्म हम्म आमच्यात कसं करतात. आमच्यात पण तशीच करत्यात कोबीच भज्जी असुदे नायतर
कांदाभजी.
हम.
असं करत्यात. कोबीचे वडी पण करतात, आता नवीन फेमस झाल्या बघा ते तुम्हाला माहित आहे काय ते
नाही सांगा की
हा कसं करायचं कोबीज असतो कनी आपला तो धुवुन.
आणि त्या त्यात मग बेसनपीठ घालायचं. चटणी, मीठ, तीळ घालायचं. तीळ आणि ते मळून घ्यायचं, म्हणजे आपण कोथिंबर वडीला कसं मिळतोय बघा तसं.
तसं मळून घ्यायचं आणि ते म्हणजे गॅसवर एक पातेल ठेवा व्हायचं त्यात पाणी घालायचं आणि ते पाणी उकळलं तर एक स्टँड ठेवायचा नाहीतर चाळण ठेवली तर चालतेय आणि त्या चाळणीत त्या पिठाच गोळ गोळ गोळ करायचं असं लांबडं लांबडं पीठ कसं मळतोय तसं लांबडं लांबडा गोळ करायचं आणि ते ठेवायचं
हं
आणि पंधरा मिटं वाप म्हणजे वापून घ्यायचं
हा
मग शिजलं की तळून घ्यायचं झाली कोबीची वडी असं करत्यात आमच्या इकडं तुम्ही काय करताय मग
कांदाभजी म तुम्हाला कांदभेजीच रेसिपी सांगतो कांद घ्यायचं ह कांद घ्यायचं ते बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि मग त्याच्यात जरासं मीठ घालून ठेवायचं पाच मिनिटं मग त्याला जरा पाणी सुटतं ते मिटान मग त्यात अ हे घालायचं बेसनपीठ जरासं चटणी आणि खायचा सोडा जरा घालायचा हा आणि ओवा जरा घालायचा म्हणजे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याची भज्जी सोडायची तेलात म ते मंद आचेवर असं लाल खरपुसू होईपर्यंत भाजून घ्यायचं ते पण भज्जी कसं चहा बरोबर, म्हणजे छान वाटतात पावसाळ्याच्या दिवसात
हा हा
आणि अ कोबी मंचुरि तेन तुम्ही करताय काय घरी
नाही हो कधी केली तुम्ही तुम्हाला येतं काय
कोबीज कने लहान म्हणजे असं बारीक चिरून घ्यायचं किंवा किसणीन असं किसून घ्यायचं ते कोबीज धुवून आणि नंतर मग त्याच्यात जरासं असं तांदळाच पीठ आणि कॉर्न फ्लेवरच पीठ चटणी मीठ हळद घालून ते मळून घ्यायचं अस पाणी घालायचं नाही त्यात त्याना ते पाणी सुटते मग ते घट्ट मळून एक दहा मिनिट ठेवायचं ते तसच आणि नंतर तेच भजी तळून घ्यायचं बारीक गॅस वर. आणि मग ते भजे तळून घेतलं की मग त्याला परत एक फोडणी. हे करून म्हणजे कडईत तस जरा तेल घालायचं. त्यात कांदा आणि आपल्याला काही तर भाज्या पाहिजे असल्या. तर त्या भाज्या पण त्यात घालायच आपण म्हणजे ढबू मिरची.
हा हा
हा ते घालायचं आणि ते भजे असतात नाही त्यात घालायचं. त्या फोडणीत आणि चिली सॉस हा चिली सॉस सॉस व टॅमॅटो सॉस घालून ते भजी बारीक गॅस वर अस परतून घ्यायचं हो. झालं एवढंच करायचं. कोबी मनच्युरी
मग लहान मुलांना देतय का नाही काय काय करून आता
आता काय म्हणजे अस हेच की पराठे
तेमुळे
इस्ट डोसा वगैरे डोसा ते नाही हो कधी केला तुम्ही कसा करताय म्हणजे डोसा
रव्याचा करायचा रव्याचा डोसा म्हणजे कसं करायचं म्ह जव आपण करणार असतो कणी रव्याचा डोसा
हा
त्या एक पंधरा मिनट आधी रवा भिजवून ठेवायचा. आणि त्यात मग. दही घालून भिजऊन ठेवायचा आणि मग थोड्या वेळानं काय करायचं पंधरा मिनिटांनं भिजला की त्यात मिक्सरच्या भांड्यात ते तो रवा भिजलेला घेऊन त्यात मीठ जरा घालायचं आणि मिक्सर ला बारीक करायचं.
हा
तिघांणी ती ते असं भांड्यात घेऊन फेटत राहायचं म्हणजे ते डब्बल पीठ होते
हा
ह मग तोपर्यंत फेटायचं म्हणजे ते पीठ फुगू पर्यंत फेटायचं आणि त्या जरा खायच सोडा घा- घालायचा
हा हा
आणि मग काय तर आंबोळीचा तवा घ्यायचा आणि त्यात पहिल्यांदा मिठाचं जरा पाणी शिंपडायचं.
हा
जरा तेल लावायचंव्याला आणि मग डोस करायचं त्याच छान लागत ते पण डोस करून. बघा तुम्ही
आणि पाणी ज का करत नाही का तुम् पालेभाज्या
नाही हो तुम्ही करताय काय.
अ म्हणजे पालकच पण भजी करतात भजी करतत पुलाव करतात पालकचा म्हणजे लहान मुलं अससं भजीत म्हणजे पालेभाज्या खायला बघत नाही नई हाहा त्यांच्यासाठी ते पालकचा पुलाव पण छान म्हणजे करता येतो घरी
हम्म, हां हा.
म्हणजे पालक भाजी असते ना ते धुऊन घ्यायचं पालकची पान स्वच्छ आणि ते मिक्सरला म्हणजे बारीक करून घ्यायचं, पेस्ट करायची त्याची हंह, हां पालक पान, आलं लसून पेस्ट घालायची आणि तिखट काय खातच नाहीत. त्यामुळे मिरची ती काही खालायच नाही त्यात. हा, ते तेवढंच बारीक करून पेस्ट करायची आणि नंतर मग आपण खडा मसाला जरासं अर्धा कांदा, टोमॅटो हे घालून आणि ते प्युरी केलेलं असतं ते घालायची त्यात.
हा, हा.
आण ती पिवरी घालून मग तांदूळ घालायचं तर असं म्हणजे दोन तीन मिनिटं हलवून घ्यायचं ते तांदूळ आणि नंतर मग गरम पाणी घालायचं. हा, आणि मग त्याचा पुलाव होतोय चांगला. हा, ते पण म्हणजे लहान मुलं आवडीनं ते कस हिरवं दिसतय ना त्या
हा कलर, हा कलर न पण ते खातात मग वेगळा कलर दिसला की ते पण तुम्ही करू
होय होय. नाही करून बघेन की तुम्ही सांगितल त कोबी मंचुरियन आणि कांदा भजी आणि पालक पुलाव भारी सांगितला वो तोम्ही हम्म करून बघेन ते.
म्हणजे कसं लहान मुलं, आत्ताचे कसं म्हणजे भाजी ्पाला तीन जास्त खायला बघत नाहीत ना, हम्म. त्यामुळे मग काय तर करून द्यायचे. मग आणि काय, तुमच्या इकडं काय म्हणजे असं वेगळं काय.
हम्म, काय तेच की मग आता तुम्ही म्हटलं तस ते भाज्या खात नाही ना मुलं करायच आ आप्पे करतोयच की आपण मुलांना. मग आप्पे करताना काय करायचं त्या त्या चिरून किंवा किसून टाकायचा म्हणजे काय आपल्या ते आ कोबीज असू दे किंवा गाजर शिमला मिरच असू दे. सगळं शिरून टाकायचं आणि मग त्याचं आप्पे करायचं.
म्हणजे रव्याचचं.
रव्याच होय, रवा म्हणजे भिजत ठेवायचा आणि मग त्यात ते किसलेली सगळ्या भाज्या टाकायच्या जरा मीठ टाकायचं. आणि मग आप्पेचा तवा गरम झाला की त्यात जरा तेल सोडून मग ती आप्पे घालाय. आणि पंधरा, पंधरा मिनिटांनी त्यांना उलटून पूलटून घ्यायचं, मग ते शिजलं की होत आप्पे आप तयार.
हं, मग ते मुरत वगैरे काय ठेवाय लागत नाही काय?
नाय, नाय रव्याच करायचं असलं तरी काय मुरत ठेवायला लागत नाही. तांदळाच्या पिठाच करायचं असलं तर मग जरा मुरत ठेवायचं.
मजे ते किती म्हणत्यात? ठेवायचं. एक पंधरा वीस मिनिट ठेवाय
आणि आंबट पाहिजे जरा असलं तर मग दही किंवा आपण ताक घालू शकतोय त्यात.
दह्यान आणि ताकान जरा असं आंबटपणा येतोय आणि ते भारी लागतात. हम्म, हम्म.
नाहीतर आपण त्या प, अ भाज्या तेन खिसून घाटल्याकणी मग त्याला फोडणी द्यायची म्हणजे एखादं म्हणजे ज्यात फोडणी देणार ते कढईत कन्हाई. मोहरी टाक की तडका करायचा. पडी पण त्याचा त्या आपे जे मिश्रण आपण केलत का नाही. भाज्यात किसून त्या ते वतायच मी फोडणी म्हणजे कस जरा चटपटीत लागते. ते
होय, होय
हम्म फक्त आप्पे. हम्म होय. म्हणजे जरा ते भाज्याना रंगीत, रंगीत दिसते का नाही.
होय होय.
हा भाज्या जरा. किसून घातलं जरास असं म्हणजे कसं लाल लाल म्हणजे गाजर आणि जरा लाल कलर येतोय. सिमला मिरची आणि हिरवा. अस कलर आला की मुलं लहान मुलं खायला बघतात जास्त करून हम्म त्यामुळे तसं ते करून द्यायचं.
ह तुमच्यापण रेसिपी छान आहेत. हो कर, ट्राय करू.
हम्म, बघा की मग मी पण बघतो तुमच्या हो, ह, हा हा
बघा मग करून तुम्हाला कसं वाटतंय?
हा हा
हम आणि सांगा करून झाल्यावर कस होत्यात रेसिपी त्या? मी पण तुम्ही सांगितलेल्या करून
बर बर चालतंय चालतंय ठेवू काय हा ठेवा.